हॅलो!
बोला ना! काही नाही बसले बसले तुम्ही काय करता
काय नाही पोर झोपले त
हा आज ब्रह्म
हम् हम हा तर घरीच य झोपेल आता उठला असेल आता
हा तेच म्हटलं माग नाही लागत का
नाही नाही इथ पावसात कस ल जागा नाही रात ना पाऊस हा इथ रस्त्यावरच घरा पशी
हा हा हा डेेरीला नाही लावलेल का दूध
डेअरीलाच होतं पहिले पण मग डेअरीला किती तीस रुपये बत्तीस रुपये ना
हा अरे लइ कमी य मग
हा मग येेत पन्नास रुपये लिटर जात
हां हो बरं आहे न काय
ह ना मग इथे घेऊन टाकत
हा हा
अ
मावशी येते रोज
हा त्याच राहत्या रोज आज मी आले आता चालत थोड वेळ चालत काही काय मिळत नाई आज कांचन माया - गेली ना मम्मी बस ते अता
हा हा हा
अय आजचा दिवस सुट्टी म्हणून नाहीता आपल्याला नाही आवडत
तेच म्हटलं ओळखीचा भेटल्यावर नाही का
हा रुपालीला वेज भेटेले बसल्यावरती
ते सांगत होते ती तेच म्हणणार होते तुम्हाला ते सांगत होते म्हणे सरुताई भेटल्या होत्या
हा त्या दिवशी भेटली तीत दवाखान्या मधी दोस दय लयल ती ह मग म्हंलं हो का आता घरी काय जाणव नाही रेच्यागन जात मग दिले तिथ शंभर रुपये कोरीच्या हातात माझ्या डे नव्हते नम पॉकट नव्हते लहीच नाही मग ताईनकडूनच घेतले देऊन टाकले
हा हा हा सांगत हो त म्हणेत सरुताई भेटल्या होत्या
हप दिला शंभर रुपये दिले मला म्हणे मालवानी घरीच्या पोर पाहिलं -
हा हा. -
तुझ्या घरी कोणी येईल मला घेऊन-
ते आहे मी नाही का जशी कलवरी आले नां. - म्हणजे जाऊन आले तसे जायलाच नाही म्हणजे तिकडच्या भागात आलेलेच नाही - तेव्हा येले तेव्हा आलेतेस - तेच तर तिकडं नाही का कधी प्रसंगच नाही असं यायचं.
अह् घेवून निघणारे निघते -
तेच तर निघणारे निघती नाही. - फक्त आपल्याला आपण म्हटल्यावरच वेळ नाही राहत त्यांला. - हां तेचतर. -
त्या दिवशी तर कसे ना काय निघाले नंतरून आधी तर नाही मान रा ती. - गहमने बिल आणायच्या वेळेस. - मी काय डोकंच लावलं नव्हतं मी गप् बशील होते पण आपआप निघाले. निघाल्यावर मस्कर राहास - घरातल्यायचं पण मग आता काय करणार आहे. -
हाआ हाआ. -
हम्म. -
कोण सासूबाई ती. -
हां मग आता त्यांचा मस्त चालू हाय. -
स अहं. -
अम्छ
स्तर. -
आताय म्हणा ती सकाळ हा आताय म्हणा ती सकाळ. - जीव भी म् ह्यात. -
जाऊ बाईअ. -
हा म्ह ती उभी ते दिसत मळत काही नाही शेण पाणी - झाडायला गेली. -
हा हा अरे देवा मला वाटलं काही कामच. -
हा पावसात काय काम करणार आहे, की. -
हम्म हम्म्. - ते काम दिसून येतं मळ्यातलं तसं घरातलं नाही का?. - हाय बसेल घरात असच तर. - तेच तर माहितलं का आमदारी माणस नाही का. हाती लावून दिसत आहे पण. -
हां ते घरातलं साऱ्या दिवस केलं तरी कधीच. -
कधीच येत नाही तेच तर ते काम बर असे बोरहिले वहि. - तो देत ओ तेच कठीणं. -
चार दिवस उभ राहणे मनन. - कोणी का घरी मस् करते, त्यांनी केलं का ते साऱ्या दिवस. - सांगायचं आम्ही हे केलं मी ते केलं मी ते केलं हं. -
तेच तर चालूस राहते. -
काय कानां ऐकायचं दुसऱ्यांनी सोडून द्यायच चालू....
ति सवय जात नाही समोरच्याची पण नाही का?....
हाआ........ - त्यांना फक्त त्यांच्या दिसत आहे, मी तर तेच म्हणते महा काम कावर नाही दिसत तीकडच... सगळं दिसत आहे....
तेच तर...
बरं आपण साऱ्या दिवस... उभं राहावां करावा सारखं उभं राहावा.... हे कर ते कर चालूच राहत पण ते कधीच नाहीच
हम्म हम्म परवा हम्म त्यांची शाळेत जाते क पोरं
तिचं एक आहे ना जात शायद आह
भरपूर मोठा असेल ना यांच्यापेक्षा मोठ्या असेल
हा तो पहिलीला आहे पण त्याच ल वयक राहत तसं माधो्ही पोरांचं वयतक नाही
हा हा हा
त्याच खाय प्याय खाऊ घालायला पिऊाला प्यायला सगळंच वा्हाता घेतात तस यांचं ना आता तिलक यांचे बरोबर क
खाऊन घेत तेच बर हो नाही... याला आधी त अशी सवय होती पण आता भूक लागली ना... पप्पा असले का मगच नाटके करतो नाही तर मी बुक लागली का त्याचे त्याच्या हाता आणि ताट घेऊन जे... लागलं ते घेऊन खात बसतो.. फक्त रात्रीचे नाटके राहते ते राहते ना मग नाटके चालू राहते... तुम्हीच खाऊ घाला...
हम त्याच्याकडे जास्त लाडका लेक होत...
ते त्यांच्या कसलं आड जास्त. नाही का मालम त्या वरून पोराला खाऊ घालत नाही... आपण नाही का नाही अस दिवसा जरी अस... ना तू पोराला खाऊच घाली.. म्हटल्यात त्याला भूक लागली का बरोबर खात नाही का खाऊच घाली.. नाही ना असन तसन घ्यायचं ऐक..
नाही आमच ते नाही खाऊ घालणार त्यांचे ते बरोबरोबर खातेत... काल आहे ना नाशिकला ड्रेस द्यायला जायला होते ना ड्रेस घेऊन आले अ मस्त ज्यावायला बसलं ति.. प आल्यावर मसालेभात घेत.. ला खाल्ला त्याच्या त्याच्या हातानी... ताटा आनंदीला घसायल ताट घसायला आनंद.. दिलं परत...
तेच ते घरात जास्त असले.. का मग जास्त नाही लाडावल्या पण चालत नसल का बरोबर करून खाते..
हा आपण आधी असली सवयच लावेल नाही पाहिजे.
तेच तर
ह..
या बाकी काय नाहीतार...
माझ्या धर चाल
ते आहे ना खाली पोरं आज सगळी घरी ना चौघची चौघ... तिघं हा तर ते दोघं खाली रूम मध्ये आहे त्याला झोपवलं... यंदा वरत.. ते आणलं झोपे आले होते ना दोघं वर ते आणले.. दोघांना जुळी बांधून झोपून दिले आता. थोडे झोपले का हो मग चिडचिड नाही करते संध्याकाळी आणि बरोबर नाही का तेवढच रिलॅक्स राहत. काल तर एवढा त्रास दिला त्यांनी नुसते मारा मारी नाही का?
माझ चालूच राहते...
मारा इतका खाल्ला होता आ दोघांधनीने का यांनी सकाळी पहा रूम म कोडलं ते झालं परत नाही का वरती आला का त्या पोरीला त्रास द्यायचा मी बाथरूम मध्ये कोणलं तरी कशाच काय... ऐकतच नव्हता चिडचिड होऊन जाते मग तिला बघावं का याला बघावं नाही का? ती रडती डते लाट त्याला घेता येत नाही काही नाही तिला आणि यालाच घेऊन बसावं लागत.. एका मोम ए का दुसऱ्याची चिडचिड होन जाते..
तेच होत मग मईल मारखातंय दि त्याच्यावरून माई ना कामाच ऐकत नाही.
चालूस रा तर पोरीनच नाही का?
हा की ना आजात काम ऐकत नाही त्यांच सारखं चालत आहे ही काम ऐकत नाही का मा नाही आता काय करणार ती नाही ऐकत. त्या सारखं काही मारून मारून का म तर ह बाकीच्या व का एवढ्या लवकर काम करीत होत का पण यांच सारखं आता ते
तेच तर पोरींच मनावर राहतं पोरांचं नाही का? मनाला आलं तर सगळंच करायचं आणि मनात नसल
मग तेच होत आताशी तर पाचवी ला गेल करेल आता हळूहळू. काही एवढ मोठी झाली पण सारखं ऐकायला लागाय काम नाही. ती काम नाही करत बरं ह्या होत्या ना ते एकत्रित होतर त्या काहीच करीत नव्हत्या त्यांच्या वाट्यावर येतय नव्हतं. मग आत्ता करायला लागल्या थोडं करता आता मोठे झाले. नाही ना भात जात ना आतलाशीिकुडं केल. आत्ता शिकडा एखादा अर्ध काम करायला लागल्या त्या पण ते सारखं ऐका आणि मग
तेच तर
पण मग तेवढं आजीला समजलं पाहिजे ना. तेवढं आधीला समजलं पाहिजे.
तेच दिदीच्या मनावरती नाही का? आलं तर करती नाहीत आणि आता रात्री ना पोरडत होती ना तिचे तिच्या मनानेच नाही का पीठ मळून दिलं तिनेच मी तर म्हटले नाही. का त तेचा मावशी घेत ति ेत पीठ म्हळून दिलं परत तिला म्हण कांदा चिरून दिला कां द्याच करे त्याना आप एवढा कांदा परताव नाही का उभ्या उभ्या कांद्याचा खळगठ परत पोळ्या बाजू लागली के म्हण अरे का आलं मनात तर सगळंच करायचं नाही तर मग कशालाच हातने लावायचं असे. आणि आणि सकाळी फक्त जेव असत. हे म्हणे जा आहे पोरी जवळ जाऊन बस मी जाणारच नाही म्हणे पोरीजवळ असं हे म्हटलं मग रात्री नाही का मनात आलं तर सगळं
सगळं करायचं नाही तर काहीच करायचं नाही.
हा आणि सकाळी पोरीला सुद्धा झोका दई ना
हा चालेल ठेऊ का म?
हा हा चाल